हो झाला का.
हा हा चाहा करून झाला की.
दिला पूर्ण
हा हो तेच आलंय म मुलं मागाला आले चहा दे चहा दे म्हणून.
होय होय असुदे असुदे.
हा. आणि काय हा हो अ पूर येतय पण आमच्या इथं ज हॅलो.
हा बोला तुला हॅलो हो.
हा पूर येते पण इथ अ जरा लांब. लांब येत म्हणजे जवळच नाहीेत येत नाही दार म्हणजे घरापाशी नाही येत नाही. लांब असते. हा पण असं इ तू उभार उभारलं ना चौकटीवर.
दिसतंय.
घरात हा दिसतय.
येताना मग तुम्हाला जायला लागतंय का बाहेर
बाहेर इथं नाही इकडची बा याला काही होत नाही म्हणजे अडथड्या असं काही येत नाही. गावाच्या बाहेर असं पाणी येते असे मंदिरतेन बुडतात पण अस लांबचा प्रवास म्हणजे हा शॉर्टकट शॉर्टकट रस्ता तो रस्ता बंद हो तो रस्ता बंद होतोय
हा हा हा हो
तुमच्या तिकडे येते पूर
होय ना नसल्यामुळे येत आता का आला नाही. झालं पण त्यावेळी काय बघितलं नाही चारच दिवस पडला येईलच वाटलं पण आणि
हा
लाच नाही परण ऊनच पडले की पावसा काय सुरू आहे
होय पण आज सकाळी चार पाच दिवस नव्हत
नव्हतच वाता हा वातावरण पण होतं नाही आता पूर्ण नाही आला मी इकडे आल्यापासून उतर सासरे आल्यापासून एकदा पण पहिला यायच मोठा आला होता त्यावेळी हम्म येतोयचं
मधी दोन तीन वर्षाच्या मागं आलं होत इंथ पुरं खूप नुकसान झालं होतं लोकांचं हम्म.. त्यांना राहायला घरं नव्हते काय नव्हते शाळेत येऊन रायला होते मग लोक
गावाकड त्यांना पायाला ते पाया ना आलेल्या जखमा होतात खूप त्रास होतय त्या पुरात आलेल्या माणसांचं
होय परत एका ठिकाणी जनावर बांधली तर आमच्या इथे जनावर बांधलेली जागा आहे ना इथं हा हो जागा आहे मग त्यांना खूप त्रास झालाय
बेतात ह होय ते तर खूप आमच्याकडे पण इकडे ना इथूनच आम्ही हल पुरायलच्या वेळेला अगोदरच काढतात ना बाहेरून
हा हा मग ते बांधायला आहेथ कशी जागा मोकळ नाही ना मग हा मग कसं झालंय मुला मोठ्या लो तासणी ते नाही ना शाळेत जागा दिली होती जास्त ओळखचे कुठे आहेत ठेवून घेतली मग जनावर के हिथ थोडे परत असं बाहेर गावी ज्यांचे ज्यांचे जनावर आहेत त्यांचा गोट आहे त्यांना जागा मोग ड आहे तस जना अां धाने दिले होते मग आणि मग त्यांना जेवण नको काय मग कसं करणार गावात सगळ्यासनी सांगणार एक्सट्रा दहा बारा घाबारा चपाती करा म्हणून मग ते सगळ्यांचे गोळा करून मग त्यांना नेऊन देणार
होय
हा हो सकाळ संध्याकाळ आम्ही असंच सगळ्यांचे गोळा करून आम्ही चपाती करून हा भात करून दिले मग एक जणी भात भात करणार एक जणी भाजी करणार चपाती करणार हा सगळे जण वेगवेगळं असं करूनल म्हणजे ते मा माणसास जेवण सिलेंडर
ना होय. देणार ना होय. द्यायलाच पाहिजे ना ते. ति. हा.
तुमच्या तिकड कसं काय?
ह इकडे नाही आमच्या मा मी माहेर आहे ना. तिकडे मग शाळेत येऊन राहता. तिकडे पण आता तुम्ही म्हणलं तसच, सगळेजण करून एक मंडळ ठरवतात. आणि ते मंडळाचे मग त्या दिवशी करून देतात. त्यांना जेवण. सकाळी एकद ए एखाद्या घरातल्या बायका देतात. असं देेतात. सगळे जण देतात. ह. हम्म.
म इथ कसं. असे अ मोठे जे लोक आहेत.
हा हा.
म्हणतच कशी मा असं. आ हा आचारी एक घरूने ना. जेवण देतात ते करून.
होय. हा हा.
हा सगळे सोयप करतात. अ झोपण्याचं पागरुण. हे तेन. सगळे सगळेच सोय करतात. खर त. पण त्यांच कस, हे पंधरा दिवस इकड. महिनाभर ती इकड झालं. परत आणि संसार नव्याने संसार करणार बाप तनी
होय वाटतेच. होतय. येऊन गेल्यानंतर कीती हाल होतय ना. ते घरच्या सगळं घाल होते. परत सगळं रिपीट सगळं धुवा. आहे तसं सगळ होते ना. पुर येउन गेल्यावर लइच हाल होत त्यांच.
हम्म. इथ आमच्या इथ घराजवळ झालं होतं की इथ. म्हणजे इथ आमच्या तिथं भाड्या, हा भाड्यान राहतात ना. त्यांना, बर. हा बरणवतं म्हणून त्यांना ती लेकीकडे गेली होती. आण त्यांना सांगितलेलं होत त्या सगळं खोली मोकळ करा म्हणून. आण तिने काय केलं. खोली मोकळ केलं नव्हतं.
तसच राहिले.
आण असं. हा तसंच राहिलं होतं. दार नुसत कडी घालून गेले होते. आण त्यात पाणी पूर्ण शिरलं होतं. आणि किचन कट्ट्यावर. जवळजवळ एक सात आठ हजार रुपये आणि चार तोळ्याची पाटल्या. बिलूवर ते डब्यात घालून ठेवलेली. तीही पाणी जाउ म्हणजे तिला ते हुरवर लागली होती. जाणार कशी ती पाण्यात. वयस्कर होते ती.
होय.
आणि लेकी पण बाहेर होत्या. मग ते जाणार कस ती सांगितली. तिला ते पुराचं काय वाटत नव्हतं. पण मी क कधी जाईन आणि मी ते पैसेच डबा कधी घेऊन येईन. तिला असं वाटत होतं. पण ते. आहे त्या जागी होत. पाणी कमी होत. कस होईल तस. ते म्हणजे तिला हुरहुर लागणार. जाऊन कधी बघणार. पाण्यान होऊन गेलं काय? काय झालं काय माहिती. पण, सगळं खराब झालं होतं. धान्य हे ते सगळं खराब झालंत. पण तो डबा. किचन कट्याच्या वरती ओठ्यावर. आहे तसाच होता डबा तो. हो तसच. हा. हा हो. म्हणजे ती कशी वयस्कर होती. हा वयस्कर होती. घरात एकटीच होती. म्हणजे लोकांसनी असं काय वाटलंच नाही ना. हीच्याकड आहे अस. सोनं पैसे म्हणून. हा आणि दोन्ही ले, हा. लेकींचं लग्न करून दिलं होतं. लेकी दुसरीकडे गावेला हायेत आणि आमच्या इथ भाड्या राहत दलेख लेख
मग ती सांगत होती आमच्या घरात मम्मी आमच्या अशी केली वयस्कर हाय तिला चालायला येत नाही. काय नाही सगळ्या सांगितली ती पण लोका सांगायला सांगायला लोक जाऊन घेतील ना ते
म्हणून ती कुणालाच सांगितली नव्हती ती खरं तिला ना अस अ हुरहूरर लागायची म्हणी दोन वेळा लेकिसनी सांगितली होती. मग लेक काय म्हटली त्या सोन्यापेक्षा पैशपेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे जाऊ कोस असं तसं म्हणून हा मग ते पानी खर कमी झा नंतर भांडी भिंडी सगळ अशी खराब झाली पाण्यान हो गेले होते खाली सगळे जे होत ना
थोडंफार कसं होत.
हा सगळं खराब झाले होते पण पैशाचा डबा असं ते गावाला जाणार आहे म्हणून ते काढून तिथंच ठेवली होती ना ती हा तर तसाच होता ते
बर झालं आणि
दरवाजा पण हा दरवाजा पण कसं झालं खराब होऊनन म्हणजे पडकं दरवाजा होत जरास. खराब होऊन होऊन ते सगळं पोकळ झालं होतं ते
हा
हा मोडलं होतं.
तस नाही इकडे ना पुराच्या चोरी पण व्हायच्या म्हणे दरवाजे तेन तसं बंद करून जायचे आहे पण माणसं जरा गैर फादा फायदा पण घेत होती ना येऊन चोरे करून काय घरात न घेऊन जायचे येतात.
हम्म मग‌ ते आजी ती आजी सांगत होती लेकीसनी घरात घऊन गेल्यानंतर साफसफाई करायला पाहिजे की
हा
मग त्यांच्या जाव म्हणजे लेख नाही ना त्यांना म जावस घेऊन सगळ साफसफाई करायला गेले होते आणि ते धान्याच्या ह्याच्यामध्ये मण
साप होय बसणारच त तेे पावसात जाऊन बसतातच त्या आणि ते सावधानीच करायला लागत पुराणां तेवढं
हम्म ते सांगत होते असं असतंय तस असतय मलाही नुकसान झालं
हम्म तिथे होते व प रकू पाऊस आला नाही पाऊस पडला नाही तर प्रॉब्लेम असतोय बिस्का पडला होता बघितला ना काही पा पाणी नाही पाणी नाही चालू होत. आणि पाऊस येऊन चार दिवसात धुमाकूळ त नाही तसच झा पूर्ण महिनाभर महिना महि दोन महि होता तो बंदच चार दिवसातच पडत
आता होय आता बंदच आहे आता पण एका ठिकाणी ना ज्यात शेतात एकेका ठिकाणी पाणी नाही आहे.
होय नाहीये की
नाही पाणी आमच्यात हा आम माच्या शेतात तर आहे ना माझ्या माहेरी म्हणजे वडिलांना विचारतेच की मी प पाणी कसं झालं पाऊस पडल्याला त्याने म्हणतात असं पाऊस नाहीच म्हणे बोरला पाणी कमी झालं एवढं पाणी नाहीच आहे तिथं आणि पाऊस पण असं म्हणावास पडला नाहीेये.
हा हा हा बघा की मग तेच ना काही काही ठिकाणी पाणी नाय.
हम्म आणि एक एक कास नि पाणी नकोय तिथं पाणी पाऊस पडाला लागलय.
पडाय लागलाय.
हा आणि जिथं पाहिजे तिथं पाऊस पडत नाही.
होयच प्रॉब्लेम त्याला पाहिजे अस तिकड माल खूप होतात पुरामुळे त्यापेक्षा येऊन जर आलं तर चालतंय.
हा निसर्गाचा खेळ आहे तो कुणाच्या हात कुणाच्या हातात नाही काय नाही.
नाही! त्यांना तिकड व्यवस्थित
हा हा!
सगळ्या
तुमचा आवाज आवाज आवाज येत नाहीये.
येत नाही काय बर बरं बर परत करते की मग मी हॅलो! कटहोऊन यालाय काय हा हा.
भालाला
बर बर परत करते परत करते हा हो.
दहा मिनिट झाले आता तर.